हॅलो हा हा बोला ताई.
हो
हॅलो हॅलो हा आवाज येतोय ना.
हो
ह हो हो हो
हा बोला.
काँल सपला.
आ
काय चालल मग.
काही नाही. कार्याचच काम चालू आहे.
हो म्हणा.
हो. तुमचे झाले का कार्य मॅडम.
नाही चालू आहेत ना. तुमचे किती काँल झाले.
अ माझं अहो मॅडम मी आजच चालू केलय. मला काही माहिती नव्हत. मी नवीनच आहे.
अच्छा म्हणजे फस्ट टॅक्स वगैरे
हा म्हणजे पहिला पाचमधला एक बाकी आहे.
तिथे थर्टीन आहे ना.
अ
थर्टी कॉलस आहे ना.
नाही माहिती मला काहीच आयडिया नाही मॅडम त्यातली. पहिला येतो बघा त्याच्यामधले फक्त चार झालेत ऑलरेडी. त्यातला पण एक बाकी सांगतात म अजुन.
अच्छा मग तो रिजेक्ट रिजेक्ट वगैरे झालेला असेल. किती सेकंड झाले त्याला.
मी नवीनच आहे ना कार्यावर. तुम्ही कधीपासून करताय हे काम.
आम्ही आता मी भरपूर दिवस झाले. एक दीड वर्षापासून
किती?
एक दीड वर्षापासून.
एक दीड वर्षापासून काम करताय तुम्ही कार्याच.
हो.
अरे बापरे. हो का. मी नाही मॅडम मी आत्ता जॉईन केले मी नवीनच आहे यांच्यामध्ये. थोडस सांगाल कार्याबद्दल कस काम असत काय?
हो सांगू शकते.
हा मग सांगा ना म्हणजे कस आता पहिले पाच टास्क आले हे कम्प्लीट करायचे का मॅम.
हो ते प कम्प्लीट करायचे. मग त्याच्यानंतर ते पुढे अजून पाच पाच वगैरे येत जातील असे.
पाच पाच येतात का?
हो.
म आपण एका याला रिपीट करू शकतो का? एका नंबर परत नाही करू शकत.
नाही एका याला दोन किंवा तीन वेळेस रिपीट करू शकतो कॉल आपण.
हा याच काय लीमिट वैगरे अस काय एवढ्या दिवसात कम्प्लीट करायच वगैरे काय.
हो याच आहे ना हे कॉलिंग फ्रेंड कॉलिंगच आहे ना तर उद्यापर्यंत आहे वाटत हा टास्क. मंडे पर्यंत दाखवतो आहे ना मेसेज.
मंडे. मेसेज कुठे येतो त्या कार्याच्या टास्कचा?
हो तुम्ही हे कशावरून हे डाउनलोड केलं ऍप वरुन केल असेल ना. ऍपवरून मेसेज आला असेल ना.
हो ॲप वरुनच हां
कार्या ॲप वरूनच केलंयत ना?
हो हो हो कार्य ॲप मधूनच
मग त्याला अजून एक ग्रुप असेल ना कार्या ॲपच मेसेज वर येतनं व्हॉट पला मेसेज वगैरे येतात ना
हम्म तो नाहीये मॅडम मला माझ्याकडे
एक मिनिटं मी सांगते असल तर
तिथे नंबर ऍड करू शकत का कोणी?
हम् तिथे नायी ते रेजिस्टर्ड मेंबर्स वगैरे शोधावे लागतात एक ॲपय सत्कर्म फाउंडेशन का रजिस्टर्स म्हणुन
ते माहिती ते मॅडम कडून हो माहिती तिथे आहे माझा नबर ऑलरेडी तिथे मी पण एक वर्षापासून एक तिथें पण कार्य हे काम मी आत्ता जॉईंड केलेय
हो ना मग तेच ना कार्या ॲप अ हेच एक ॲपच ते पण
आणि मग बाकी आपण हे सत्कर्म फाउंडेशनच तिथें आपण महिला सगळ्या एकत्र येऊन नंतर कार्याचं जेव्हा काम केलं मी फॉर्म भरले तेव्हा मॅडम नी हा आपला वेगळा ग्रुप केला.
ह
बरोबर फक्त हा फोन फ्रेंड म्हणून
हो फोनो फ्रेंड म्हणून हा एक टास्कय तो कपम्लीट विचारायचं मग आता तुम्ही नवीन आहेत म्हणून म दुसरं मग हा हा टास्क पूर्ण प्रॉपर कमप्लीट झाला का? मग तुम्हाला दुसर टास्क येऊ शकतो मग त्याच्या तर बहुतेक हे ना रेकॉर्डिंग्स, रेकॉर्डिंग्स वगैरे असतं
हा हा मग रेकॉर्डिंग्स म्हणजे काय करायचं असतं?
रेकॉर्डिंग्स म्हणजे ते तिकडनं टास्क येतो आपल्याला एक रेकॉर्डिंग चीन व्हिडिओ असते ऑडिओ ॲडिओ व्हिडिओ असते ॲडिओ असतो
हा हा हा
तो रेकॉर्डिंगवाला तो आपण टाईप करायचा म्हणजे एकदम पूर्ण प्रॉपरली रिसेंडली ऐकायचा तो आणि मग तो टायपिंग करायचा मराठीमध्ये
मराठीमध्ये ना म्हणजे ते ऑडिओ फक्त आपल्याला दाखवणार व्हिडिओ ऑडिओ आपण टायपिंग करायचं का?
हो तो ॲडिओ असतो रेकॉर्डिंगचा तो प्रॉपरलि लि लिसनिंग करून तो प्रॉपर टायपिंग करायचं मराठीत
ओके ओके म्हणजे फोन फ्रेंड म्हणजे सगळेच असे फोन फ्रेंडचे पण नाहय रत वेगवेगळे पण तास असतात ना याच्यामध्ये
हो ते जास्त असतात हे फोन फ्रेंडचं फर्स्ट टाइम आलय
फर्स्ट टाइम आलाय का हा?
अच्छा हम्
ओके ओके
तसय असत टायपिंग पण म्हणलं ना अशुद्ध मराठी लेखन तस तस का नाही इथं मग ते आपण शुद्ध करून ताप वगैरे करायचो
हो ते ठीकये आता हे कार्य म्हणजे प्रत्येकाला बोलावं लागतं कोण फ्री आहे का आहे. ह
हं तेच होय हा हा टास्क थोडा हाडय पण मग एवढं नाही. पण मो आपण जस रिस्पॉन्स देतो तसं समोरचटरच्या व्यक्तीने पण रिस्पॉन्स दिला पाहिजे ना?
दिला पाहिजे. हो तेच ना, आपण जर आता मी जेव्हा मी तीन वाजता फ्री झाले मी स्कू स्वतःहून मेसेज टाकला ग्रुप वर मी. फ्री आहे को कॉल करू शकता मला. त्याच्यानंतर माजे तीन वाजल्या पसन आता किती वाजले? फक्त चारच कॉल झाले. कोणी काही उचलतच नाइ
हम्म कॉल आपण जर कॉल केला ना ते समोर च रिस्पॉन्स नाही देते. मग तो कॉल डिस्कनेक्ट होऊन ते ग्रुप ॲड होऊन. झिरो सेकंदा मध्ये तो कॉल डिस्कनेक्ट होऊन जातो मग त तो कॉल आपला कन्सिडर नाही होत ना पण?
हो हो मग झिरो माझं पण एक तेच झालं. मी कॉल केला ऑलरेडी पण त्यांना लागलाच नाहीय तिथे मला आस स आल का यांचं कार्य कंप्लीट झाले.
हम्म.
आणि मग मला त्या परत बोलल्या तुम्ही असं नाही मला कॉल करायचां होता. म्हटलं तुमचं साधा कोण कॉल लागत न्हवता म्हणून मी डायरेक्ट कार्या ॲप वरून कॉल केला. तर मग त्या बोलल्या मला असं नाही करायचं. मग माझं झिरो झालं. तिथे सेकंद काउंटिंगला झिरो झालं मग माझं कॉल झाला, पण झिरो सेकंद झाले.
नाही, त्याला ना फस्ट टाइम पहिले वॉइस कॉल कराय करून बघायचा. जो, फ्री असेल ना त्याला अ व्हॉट्स ॲप ला व्हॉईस कॉल वगैरे करून करायच त्यांनी रिसव केलं का विचारायच टॉपिक तुम्हाला ये जे टॉपिक वर बोलायचं असेल ते टॉपिक चूस करायचं. आणि म ते
ओके. हा. आता तुम्ही मला कॉल केला तर मग कार्यावरून मी पण तुम्हाला कॉल करू शकते ना लगेच?
हो करू शकते ना, तसं काही प्रॉब्लेम नाही.
हा-हा-हा-हा-हा. ज्याचा आपल्या आप पण ज्याला दहा मिनटं दिलेत, त्या-त्यानी पण आपल्याला दिले पाहिजेत समजा
हो. तसं पण चालेल म्हणजे दोन्हींचा कॉल कन्सिडर होतो ना मग, व्यवस्थित रिस्पॉन्स भेटला तर
ओके, ओके. हम्म्. लिमिट-लिमिट पण असत का मॅम असं सेकंद एवढेच झाले पाहिजे, का जास्त झाले तरी काही नाही विशेष?
नाही ऑलमोस्ट हे ना, टेन मिनिट्च्या आसपास वरती झाले पाहिजे.
टेन मिनिट्सच्या म्हणजे कमी झाले तरी चालतं का? असंनं झालेच पाहिजे कमीत कमी?
टेन मिनिट्स सफिशियंट, टेन-इलेव्हन मिनिट्स.
हा-हा-हा-हा-हा.
तेवढा कॉल झालाच पाहिजे, प्रॉपरेशन मध्ये
हो का, म्हणजे कमी नाही झाला पाहिजे का?
नाही-नाही, कमी नाई झाला पायजे. झाला ना म्हणजे शी कोणाशीही, पर्सनल इन्फॉर्मेशन वगैरे नाही शेअर करायची. एखादां टॉपिक वगैरे घ्यायचा त्याच्यावरच क, त्याच्यावरच कंटिन्यू टॉकींग करायची.
टाॅकींग करायची, हो-हो-हो.
हं, पर्सनल शेअरिंग नाही करायची काहीच.
हा-हा-हा पर्सनल गोष्टी, नाही करायच्या. बरोबर
हा नाही तर, त्याच्यानी पण कॉल कट होवून डिस्कनेक्ट होतो मग
ओके, ओके. हम्म्. फक्त एखाद्या विषयावरच, तुम्ही माहिती म्हणजे
हो, काही पण चालू शकतो. बाहेर पाऊस वगैरे पडतोय, नैसर्गिक वातावरण फिरणं, वगैरे टुरिस्ट प्लेस. पोरांचं एज्यूकेशन, एज्युकेशन रिलेटेड असं स्वयंपाक, रेसिपीज वगैरे असं कोणते पण टॉपिक चालू शकतात.
हा.. हा.. हा.. हा.. हा. ओके म्हणजे आपण अगोदर कॉल करून, विचारू शकतो कधीकधी, म्हणजे कुठला टॉपिक घ्यायचा, मग त्याच्यावर कंटिन्यूअस चालू करू शकतो, एकदा घेतलेल्या टॉपीक
व्हॉइस कॉल केला ना, मग तेव्हाच विचारून घ्यायचं.
हा, हा, हा, कॉल करतो तेव्हाच, म्हणजे आपल्याला त्या विषयावर कंटिन्यू बोलता येईल.
हा मग डायरेक्ट असं, कॉल सुरू झाल्यावर बोलता येतं ना.
हा, हा, हा, हा.
तसं चालू शकतं, मग. आणि असं डायरेक्ट कॉल वर बोललं म्हणजे, तिकडे पण त्यांची काहीतरी सिस्टीम असू शकते ना?
हा, हा, हा, बरोबर-बरोबर.
त्याच्यामुळे.
हा, हा, हा, हा, हा, हा.
तुम्ही बाहेर आहेत का.
आं.
आवाज येतोय.
हॅलो नाही नाही घरातच आहे मॅम पण इथे रस्त्याच्या कडेलाच आहे ना तिथे गाड्यांचा आवाज आहे जरा.
अच्छा-अच्छा, ठीक-ठीक आहे..
हा.. हा.. हा. हा, बाहेर नाही. हम्म्.. हो, पाऊस आहे. पण थोडासा येतोय-जातो अधून
हो, ना? नाॅर्मलच आहे, हो.
हो.
बाकी काही नाही. पाऊस येतो, वातावरण एवढं छान आहे. आणि तुम्ही कुठे फिरायला वगैरे
काय बोलल्या.
म्हटलं पावसाचं वातावरण एवढं छान आहे तुम्ही कुठे फिरायला वगैरे गेलेत.
नाही अजून नाही इकडे आमच्याकडे ना कंटिन्यू खूप पाऊस होता म्हणजे खूप मुंबईला पूर परिस्थ. स्थिती सारखं झालं होत मागे आठ दिवसापूर्वी. त्याच्यानंतर मग एकदम थांबला होता पाऊस आठ दिवस.
हो मुंबई मुंबईला खूप पाऊस असतो रस्त्यांचे काम. वगैरे पाऊस आहे का मुंबईत. मुंबईत तर काही खरं नाही पावसाचं.
हो मग तेच होतं आठ दिवसाांपूर्वी मग बाहेर एवढ्या पावसाचं अलर्ट असतं कुठे बाहेर नाही जाऊ शकत.
चांगलं असत घरातून पॉसिबलच नाही राहत काही वेळा बाहेर पडणं.
हो आणि आता आता ऊन होतं त्याच्यामुळे नाही आता थोडासा. होईल कमी जास्ती पाऊस असल म्हणजे होतं बाहेर फिरणं.
ऍटलीस्ट म्हंबईला कुठे ठाणे वगैरे.
आं. हॅलो.
हॅलो ट्रेन वगैरे पण बंद होऊन जातं पाऊस आला तर.
हो हो हो हो हो तेवढं होत.
तुथलं क्लायमेट खूप बदलून जातं मुंबईच.
हो हो हो हो.
कल्याणपासून तर.
हा.
कल्याण वगैरे पासून तर प्रॉपर डिस्कनेक्टच होऊन जातं पावसात.
हो हो हो हो हो हो हो.
सोड तिला.
हम्म तेच पडला तर खूप पडत असतो इकडे पाऊस आणि मग कंटिन्यू अस चालू असतो का बाहेर पडणं पॉसिबल नसतं.
तेच ना आणि उन्हाळ्यात वगैरे पण तिकडे गरम होते.
हो गरमी तर खूप आहे असं पावसातून आलं तरी पण खूप गरम होतं. हीट जास्ती हम्म. नेहमीच असते हीट.
उन्हाळ्यात तर खुपच असते.
हो उन्हाळ्यात तर अगदी जास्तीच या वर्षी तर खूपच होती.
हम्म नाही तर् जास्तीच असते.
आं.
उन्हाळ्यात जास्त असत तिकडे हिट.
हो हो हो दमट. दमट वातावरण आहे ना दमट समुद्राच्या आहे साईडला पण तरी वा. वातावरण दमट असतं नाही.
तिकडे सगळे बिचेस वगैरे पण तिकडे फिरण्यासाठी टुरिस्ट प्लेस पण
हो हो हो आहे आहे.
हॅलो काय बोलल्या.
म्हटलं तुम्हाला करायचं असेल तर करून मोकळ्या व्हा.
हो हो हो हो हो हो हो. चालेल चालेल.